हॅलो
हॅलो
हा बोला की काय करताय? हा या लागलाय आवाज.
हम्म ताई. जरा सुद्धा आवाज येत नव्हता माझा. स्पष्ट येतोय ना? नाही केला हो- ता आणि त नुसतं हॅलो, हॅलोच करायला लागलीय किती वेळतय पैक- एक- एक्केचाळीस सेकंड नुसते हॅलोस केले.
हा, हा, रेंज नाही रेंजचा प्रॉब्लेम पण असते नाही, आता पाऊस पण पडलाय.
तिथंच बसले आणि माझा आवाज त्यांचा आवाज फुल्ल येत होता मला. नेटवर्क पण होत, जस्टच तुम्हाला के- करायच्या अगोदरच. अद आता
हम्म नाही, आवाज कट व्हायला आहे बघा तुमचा आत्ता.
हा, आता?
हा, आता हाय.
अ त्या
कट-कट मध्येच या, याय लागलाय बघा आवाज.
हम्म.. आता येतोय का? हम्म.
हॅलो?
आता येतोय- का आवाज? हॅलो? हम्म. काय मग काय करायलाय? काय नाही बसले होते.
काही नाही स्वयंपाकची तयारी.
हं, हं, हं, हा, हा, हा. मग?
रोज काहीतर काहीतर कराय लागत.
होय.
नवीन रेसिपी ट्राय करायला पाहिजे, होय, हा- नवीन-नवीन ट्राय करायला लागते, आज आता सकाळी पराठे केलते मेथीचे.
हा, हा, सकाळी होतेय डब्याच्या वेळेला?
होतय, कसं मग आधीच जरा-जरा करून ठेवायला लागते ना आदल्या दिवशी पण तयारी.
जरा तयारी, भाजी वगैरे सगळी करून-
हा, लसूण पण सोलून ठेवायला लागतय, मग सकाळी तर होते उठल्यानंतर.
असेल तर मग पराठे नेतात का, काय दुसरं आणि वेगळं करायचं ते आणि?
नाही, अ.. मुलगा माझा लहान आहे ना अजून, मग पराठे परा- ते हा, पराठे लोणच किंवा मी डबा देते रोज. रोज असतो त्यांचा. त्यांच हे पण आहे ना, शेड्यूल पण आहे, कुठल्या दिवशी कुठली भाजी द्यायची? काय करायचं सगळं.
हम्. हम्. हम.
हं, मग तेच- मग ते मुलं आणि मुलांना पण कसं रोजच्या रोज नवीन काहीतर लागत- तेच-तेच खाऊन चपाती भाजी, चपाती भाजी, हा त्यांना पण कंटाळतात ना?
काहीतरी वेगळं पाहिजे असतय.
मग आज ते आज पराठे केल- आज पराठे करून द्यायचे होते, पराठे लोणचे किंवा शेंगदाण्याची चटणी.
ट पराठी
आ..
पराठे कस करताय?
पराठे मेथीची करतो, पहिल्यांदी- भाजी फक्त पानं पानं खुडून घ्यायची देठ नाही घ्यायचे, खोडून देठ घेत नाही म्हणजे - कसं म्हणजे देट घेतलं तर चालतय, पण कसं ते भरताना वगैरे- आणि लाटताना ते देट सगळी बाहेर येतात नाही, मग पराठा फुटला जात- पराठा फुटला जातो मग म्हणता ना फक्त. पानं घ्यायची आणि पानं घेतल्यानंतर. तर धुन धुवून स्वच्छ धुवायचे एक दोन तीन वेळा आणि कोरडी केयल ठेवायची. पा पाणी राहू द्यायचं नाही त्यात आणि कणिक मळून ठेवायची आपण चपातीला कशी कनिक. ळतो त कनिक हा तशी कणिक मळून ठेवायची. अ एक त्यात लागायला त्यात एक दोन बटाटे घालायसाठी बटाटे उकडून घ्यायचे दोन.
हा हा हा.
जेव जस लागतील तस उकडून घ्यायचे म्हणजे आपल्याला जास्त क्वनटिटी असली. तर दोन पेक्षा जास्त घेतले तरी पण चालतील.
लत हा.
आणि बटाटो उकडून ते पण गार करायला ठेवायचं. मग लसूण आलं मिरची जिरे. आणि शेंग शेंगदाणे आणि कोथिंबीर. हे सगळं पेस्ट करून घ्यायचं ह मिक्स करून. शेंगदाने काय डायरेक्ट कूट घातला तरी पण चालतोय बारीक एकदम कूट करून. मग ते सगळं पेस्ट हा हा. मग पेस्ट करून घ्यायची आणि मेथीची भाजी जी धुतलेली असते ना तिला. फोडणी द्यायचं पानांना त्या मग मिरच्याात सगळं घालायचं पेस्ट तेलात. अ आणि ती भाजी फोडणी घालायची भाजी फोडणी द्यायची. नी गार करायची थोडी हळद जरा घालायच त्या त्यानी गार करायची. नंतर ते बटाटे उकडलेले असतात ना त्याची साले काढून ते स्मॅश करून घ्यायचं त्यात.
हा हा हा ह ह. भरपूर वेळ लागतोय कि मग सगळं करायला तुम्हाला.
सगळं सेपरेट सेपरेट करायचं हा त्याच्यामुळे जरा वेळ लागतोय. अरे हे पराठे एकदा खाली की नाही परत परत खाऊ वाटतील असे पराठे. होय दही सोबत तर आणि आणि तूप लावायच. आणि गरम गरम असले. क नाही तूप लावून खाल तर कसलं भारी लागते ह छानच लागतात पराठे.
होय.
आणि हा आणि होय होय. आमच्यात पराटे ते माझ्या मुलग्याला तर पराटे आणि सॉस पराटे ल आवडतय त्याला. सॉस सोबत खातो येतो पराठा हम्म.
हा, हा, हा. आमच्यात काय आता सकाळी तस होतच नाही शक्यतो. संध्याकाळीच काय असेल तर ता मग हा नाश्ता मग उपी पोहे हे कायत. ून मग आणि डब्याच वेगळं अस करत.
हा हा. तसं नाही आमच्या आमच्या आम्ही नाश्ता एरली करतच नाही वकेंडला. तेवढं काय तर मग आंबोळी डोसे. किंवा इडली, आप्पे असं करतो मग काहीतरी.
हम्म, मग ते रव्याचे करता का तांदळाचे?
रव्याचे पण तांदळाचे. पण तांदळाची तर भारीच होतात. इडल्या तर तांदळाच्या खूप भारीच होतात.
होय. आम्ही पण तांदळाचेच करतो तांदूळ एक
हा आणि खर म माझे मी परवाच केलते. मागेच्या आठवड्यात छान झाले होते आणि स्पॉनजी झालत्या इडल्या तर असं मऊ एकदम स्पॉनजी होय. हॉटेलमध्ये कशा असतात की नाही? तशा इडल्या. नाही वाटल्या अशा सेम तशा रव्यासारख्या झाल्या होत्या. काय केलं होतं माहित का मी? पोहे तांदुळ ते भिजत घालतो का नाही ते सगळं सेपरेट सेपरेट भिजत घालायचं.
हा. हा. हा. तांदूळ, डाळ पण वेगळी घातला होता. हा पोहे पण. हा. हा. ते पण त्याच दिवशी घालताय मग. काय त्या ज्यावेळी करायचे त्या दिवशी चालत ते.
तांदूळ आणि दाळ आदल्या दिवशी घालतो. आणि जेव्हा बारीक करायच असते की नाही ज्या दिवशी आपण बारीक करतो त्या दिवशी तासभर आधी पोहे भिजत घालायचे.
हा पोहे आम्ही ते पोहे कधी कधी भात असतो की शीळा तो पण थोडा घातला तरी मिक्सर लावताना चालतोय.
हा हा भात असतेच की आणि बारीक करते वेळी मग शि शिळा भात घालतो.
ह की चांगले होते आंबट पण होते जरा.
हा आणि फुगलेला पण पीठ आहो छान झालते. डोसे तर असले भारी उठत होते. छानच होत होते.
हा. हा. हा.
आणि त्याच्यासोबत मग खोबऱ्याची चटणी केलती, छोटे बटाटे थोडे केलंते बटाट्याची भाजी केलती थोडी. हा.
कधी तर चटणी नसली तर, मग कधी तर मग सांबर करतो.
सांब हा सांबर काय कधी आम्ही करत नाही. सांबरच काय नाही.
सांबर कस नाही. आम्ही हच करत नाही सांबर. बटाटे आणि वांगी घालतो त्यात वांगी शेंग शेवग्याच्या शेंगा असलं घालतो मग
हा. हा. हा. हा. मसाला आणू काय सांबरचा?
हा सांबर मसाला आणायच. हे सगळं बटाटे अ वांग एक घालायचं, बटाटे एक घालायचं शेवग्याची शेंग घालायचं आणि उकडून घ्यायचं पहिला आणि उकडलं की मग त्यात कांदा आणि टोमॅटो उकडते वेळ घालायचं कांदा टोमॅटो. आणि नंतर मग ते फोडणी मारायची. तसंच तेलाची जिरे, मोहरी घालायचं. चटणी घालायचं त्यात आणि वरण फोडणी वतायची. आपण कसं करतो फोडणी तर वरण असं वत हा उकडून घ्यायचं ते साईडला ठेवायचं आणि वेगळ्या छोट्या भांड्यात कि नाही आपण फोडणी मारायचं आणि ते त्यात वतायचं असं करायचं. त्याच्या मुळे ती चव लागते. हा हिंग जरा जास्त घालायचं. होय. होय. होय. आणि छानच लागते. सांबर पण छानच लागते.
आणि त्याच्या वेळी मग गणपती वेळी वगैरे खायला आवडतं म्ह हम्म सणात वगैरे काय पोळ्या तेन असते.
होय पोळ्या वगैरे असतेच की आता काय बेंदूर आला आणि परत आता नागपंचमी आली.
काय ना काही
होय.
हम् मग संडेला वगैरे संडेला पण होत असेल वेगळा पदार्थ बनवायला.
हा संडेला मग कस कधी तर मग अ मटकी जीया. हे करायचं कधी तर मग मिसळ करायची घरात हा. मिसळ करायच नाहीतर मग
हा चालतय. हा. सतत वेगळं असल की काय वाटत नाही खायला प कंटा खात. खाऊ वाटत नही. कंटाळतंय होय. त्यापेक्षा ते केलेलं बरं. होय. हम्म. म
काय नई मग.
होय होय करतोय की चालू असतय काही ना काहीतरी आमच्यात काय धपाटे, मिक्स ह्याचे मिक्स प डाचे, थालीपीठ तर इडली उत्तपा हा दप्पा
धपाटी कसं करता म्हणजे? कसं करता?
सगळे पे घ्यायची गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन पीठ तांदळाचं पीठ. एक एक वाटी हा. जरा जरा कप प्रमाण सगळ्याच जास्त याचं पीठ घ्यायचं बेसनचं आणि ज्वारीच. त्यात तांदळांच पीठ थोडं कमी कमी घ्यायच म्हणजे लागेल तेवढं थोडं थोडं घ्यायचं बाकी सगळे.
हा हा. तांदळाचं पण पीठ घालायला लागतय. तांदळाचं पीठ नसलं तर चाल नाही का?
स्कीप केल तरी चालतय अस काय जरा असलं तर ते काय जा नही लागत मिक्स असत्यात म्हणून हम्म. सगळं एकत्र करून हा. बेसनचं पीठ आणि ज्वारीचं पीठ जास्त घालायचं. ज्वारीचं पण जास्त घालायच मग गव्हाच पीट थोड आणि त्यात हिरवी मिरची, लसूण मिक्सर लावून घ्याय ते च जिरं, ओवा जरा मेथी वगैरे अस तर मग ती मेथी पण फिरून तुम्ही पराठे म्हणताय तर तेप त्यात पण घातलं तरी चालतय.
त्यात घालाय. आणि कणीक मळून घ्यायचं तिखट घातलंय ना ते सगळं हळदपूड घालायची कोथिंबीर सगळं घालून त्यात मिक्स करून चांगलं होतय ते मळून घ्यायची आणि एका कापडावर थापून तव्यात हे करायचं.
हा हा.
छान होतय धपाटे. दही धपाटे वटाण्याची उसळ तयार हम्म. काय ते ह्याच पण करतात ते दोडका किसून माहितीये का दोडका पण धपाट्यात घालतात. ते पण छान लागतं धपाटे.
दोडका आम आम्ही म्हणजे मला एकजण माझी फ्रेंड केलीती ना ते काकडी करून काकडी किसून घातलेली आणि
हा. काकडी पण दोडक्याच पण करतात काकडी पण घालतात. आणि गणपती वेळी मग काय करताय? गणपतीला काय प्रसाद असतोय? मो
रोज वेग, रोज वेगवेगळा, खीर एका दिवशी, मोदक परत लाडू अस तात शिरा उप परत. अ गोडाचे काही तर गुलाबजाम केले तर गुलाबजाम, काय कराल ते सगळं गोड, गोड. पण तीच ये बये पाच सहा, दिवस म्हटलं तर.
हा चालते, थांबा करते मी परत फोन.
हा हा!
हा! बास बास बास.